हॅलो.
हा आवाज येतो ना आता? अच्छा अच्छा नाही मॅम वगैरे काय म्हणू नका हा हा म माझ नाव स्वागत आहे म्हणजे इथे नाव नाही सांगायचं ऍक्च्युली अ ठीक आहे काही विषय नाहीये. अ तर माझं जे कुटुंब आहे ना ते असं छोटं कुटुंब आहे आम्ही दोघं नवरा बायको आणि आमची दोन मुलं अस आम्ही राहतो तुमचं कसं काय आहे कुटुंब? छोटा कि मोठे म्हणजे एकत्र आहे तुमचं कुटुंब
मी माझी सासूबाई एक मुलगा मुलगी असा मी चौघे असतो घरी म्हणजे कसं आहे मिस्टर नाहीत ते एक्सपायर झालेत त्यामुळे आम्ही चौघेच असतो घरी
अच्छा मग तुम्ही तुमचे मग बाकीचे दीर वगैरे तुमचे बाकीचे जस की कोण आहे ते अच्छा मग ननंद वगैरे असतील ते कसं काय
हा ननंदे बाई आहेत पण त्या मोठ्या आहेत ना माझ्यापेक्षा म्हणजे मिस्टरांच्या पेक्षा त्या मोठ्या होत्या. त्यामुळे त्या असतात परगावी.
अच्छा.
कसं काय काय मुलांचं शिक्षण वगैरे?
अ हो आहे की चालू आहेत. मुल दोघ मुलांच शिक्षण चालू आहे आणि माझ्या मिस्टरांचे पण दोन भाऊ दोघ म्हणजे तिथं ते दोघ एकत्र राहात आमचं म्हणजे एकत्र कुटुंब पण आम्ही आमच्या कामाच्यासाठी इकडे वेगळं राहतोय सध्या तरी आणि आई वडील आहेत तर ब बहीण पण राहते तिचं म्हणजे कुटुंबाला घेऊन तिच्या मुलांनी घेऊन आणि भाऊ पण आहेत.
होय माझे पण कसं पप्पा नाहीयेत माझे पण मम्मी आहे. पण कसं भाऊ आणि बहीण भाऊ जॉब साठी बाहेर असतोय सोडा इथं कोणी नसतात. बहीण पण आहे ते तर पण परगावी असतात. कधीतरी भेटणं कधीतरी येण जाणं होत आमचं शक्यतो कामामुळे त्यांच्या व्यापत असतात. आपण आपल्या ह्याच्यामुळं होतच नाही ते भेटणं जास्त.
अच्छा म्हणजे आम्ही जेव्हा लहान होतो ना त्यावेळेस आणि आम्ही जेव्हा लहान होतो ना तेव्हा आमची होती मोठी फॅमिली अ माझे दोन दोन तीन काका परत माझी आजी आजोबा आम्ही सगळे एकत्रच राहत होतो. आम्ही लहान होतो त्यावेेळेस हा कारण अदोगर कसं असायचं कि अ जास्त करून असे एकत्र जे एकत्र कुटुंब असतें मोठे कुटुंब ह्याचीच प्रथा होती आता हळूहळू कसं जसं जसं हे झाले जशी लोक कामानमित बाहेर पडायला लागले ते काय करतात आपल्या हयाला कुटुंबाला मुलांना वगैरे घेऊन आपल्या बरोबरच राहायला लागले त्याच्यामुळे ती प्रथा कशी हळहळू नष्ट होत चालली अ एकत्र कुटुंबाची मग आम्ही अदोघर एकत्र राहिलं होतो मग माझे काका वगैरे ते तिथं होते मग आम्ही आमच्या वडिलांची नोकरी शहरामध्ये असल्यामुळे आम्ही इकडं स्थायिक झालो. अ मोठ्या शहरामध्ये आणि ती दोघं एकत्र राहिलेली मग दुसऱ्या काकानी दुसरीकडे घर बाधलं मग ते तिकडे राहायला गेले. काका होते त्यांनी दुसरीकडे घर बांधले म्हणजे असे सगळे वेगवेगळे झाले आणि मग आजी कशी हा हा विभक्त झाले असं मध्ये आमचं जे कुटुंब होतं ते पूर्ण मोठ सगळं हे झालं विभक्तच झालं पूर्णपणे मग आता आज कसं आजकाल कसं झालंय की आपल्या मुलांना म्हणजे माझ्या मुलांना एकत्र कुटुंब पद्धती काय असते हे माहितीच नाहीये
होय तसच झालंय त्यांना कस आज अजी चं, काका काकू वगैरे, हंच काय जास्त सं वगरे आपण सांगू शकत नाही, किंवा दे
हा, शकत नाही हा,, आणि मग आता कस एखादा काही कार्यक्रम तरच मग सगळेजण एकत्र येतात. आणि, त्यावेळेस मग त्यांच भेटणं वगैरे होतं, बोलणं होतं, पण त्या भेटल्या, बोलन्या मधे सुद्धा जेवढा अं लकी पायजे, जिवाळा पायजे, तेवढा अस मला अस, वाटतय नसतय, त्या कारण, मुलांना कस कधीतरी ते येणारच पाहणे,, हा.
तेवढ्या पुरतच ते सगळं असतय त्यांचं. जास्त आपुलकी जिवाळा कसं आपण रेग्युलर एकत्र राहिलो सोबत कायम,, तर ते मुलांना पण लक्षात येतय ना सगळंं
हा, आता दुसऱ्यांच्याच सांगायचं झालं, जैन लोक असतात, क मारवाडी लोक अस च्या मधे ना, आज सुधा बघायला गेलं तर एकत्र कुटुंब पद् दोघ भाऊऊ किंवा दोन तीन भाऊ असतील तरी ते एकत्र राहतात, एकाऽळ म्हणजे एक जरी घर, हा, हा सगळे एकत्र असता आणिऽ म्हणजे आपण पण ते, हा, आपण पण ते जपलं पाहिजे. आपण पण असं एकत्र कुटुंबामध्ये राहिलं पाहिजे, या आपले ज्या कार्यक्रम अस असत घरामध्ये किंवा समारंभ असतात, त्यावेेळेस हे केलं पाहिजे. आपण सगळ्यांनी एकत्र आलं पायजे, आणि दोन दिवसासाठी नाही निदान कमी दहा, पंधरा दिवसासाठी री, एकत्र यायला पायजे.
आपल्यामध्ये कस होतंय, एक तरी उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये, किंवा दिवाळीमध्ये, किंवा खूप काही असं आपलं फॅमिली फंक्शन मोठा असेल तरच सगळे एकत्र भेटत आपण अस पाच सा दिवस किंवा, दहा बारा दिवस, तर सगळी कामाच्या व्यापामुळं सगळी इकडं, तिकडं अशी वेगळ्या, वेगळ्या शहरांमध्ये जाऊन राहिलेली असतात
आणि आपल्याला जसं वेळ मिळत नाही त्यांना भेटायला तसं, त्यांना पण आपण फोर्स करू शकत नाही,, या थांबूया, आराम भेटूया आसं
अच्छा, मग तुम्ही जाताय सुटीला तुमच्या मामाकडे वगैरे मुलांना घेऊन.
हा. कस त्यांना सुद्धा मे मधेच, मे महिन्यामध्ये शाळेला वगैरे सु पडते,, त्यांना तेव्हाच वेळ असतोय,, म कधि वर्षात एकदा भेटणं होतय आमच.
हा हा हा,, अच्छा. अच्छा, म्हणजे तुम्ही महिनाभर सुद्धा हा, अच्छा.
दिवस तरी होतय, महिन्यातून एकदा,, अंऽ वर्षातून एकदा.
अच्छा,, मग तेव्हा जात असते त्यांच्या
तेवाच, होय.
कारण शाळांमुळे पण त्यांना जाता येत नसेल. अच्छा.
शाळा मुळं, कॉलेज मुळं, मुलं नाही म्हणतात ते त्यांच रोज एक नवीन काहीतरी चालू असतय शाळेत.
हम्. हा मग ते शाळा चुकवता येत नाही ना, सुट्टी नाही घेऊ शकत आपण हा.
तुम्ही काय इथंच म्हणजे आजी आजना भेटा इथ इचलकरंजीत आहेत ना सगळे.
हा आहोत पण आम्हाला पण जमत नाही आहे आम्ही पण कधीतरीच येतो. आम्ही जरी आलो येतो आणि लगेच दोन दोन मि पाच दहा मिनिटं वगैरे थांबून किंवा एखादा तास किंवा अर्धा तास पण नाही, म्ह थांबत दिवस सुद्धा नाही. अर्धा तास किंवा पंधरा वीस मिनिटं थांबायचं की लगेच जायचं असं होतय. लहान असताना कस मग ते होते अ भेटायला बाबा आलो तर आपण एक दोन दिवस तरी राहिलं पाहिजे ना. आणि गेलं पाहिजे तसं होतच नाही आम्ही लगेच ज भेटायच. च पंधरा वीस मिनिटमध्ये लगेच जातो असं होते.
असं वाटतं की आपलं आधीच जीवन छान होतं लहानपणीच जे असं आपल्याला फॅमिली बरोबर आपल्या सगळ्यांच्या बरोबर राहता येत होतो नाही, तस आपल्या मुलांना मिळत नाही आता.
हा मिळत नाही, आणि जे ती जे आपलकी होती जी बांधीलकी होती ना आपल्या म्हणजे काकांबर म्हणा किंवा ते आता आजकालच्या ह्याच्यामध्ये नाही दिसत मुलांना असं वेगळं एकटं राहण्यामुळे त्यांना असं वाटत की एवढीच आपली फॅमिली आहे आपल्या दुस जे नातेवाईक असतात ते जादाश जवळचे नसतातच असं वाटते त्यांना आणि त्याच्यामध्ये त्यांना एवढे हे नाही वाटत आकर्षण पण नाही वाटत. आणि प्रेम पण कमी झालंय असं वाटतय.
कमी झाले जास्त आपण म्हणजे आपण सगळ्या फॅमिली पाासून लांब राहिलो ना त्यामु ते पहिची जुनी पद्धत प छान होती एकत्र कुटुंब पद्धती मोठ घर सगळे एकत्र असे राहणे.
जबाबदारी पण समजत होती प्रत्येकाला आणि सगळ्यांबद्दल त्यांचा तो मान सन्मान देता येत होता. आणि त्यांना त्यांच हे पण कळत होतं महत्त्व पण कळत होत.
त्यावेळी कस मुलं न सांगता सगळे शिकत जातात. मोठ्यांचा मान कसा राखायचा कधी कुठं कस वागायचं काय बोलायचं. आदर त्यांचा कसा करायचा हे आता आपल्याला सांगायला लागतय. तुझे काका आहेत, तुझे मामा आहेत. पण त्यावेळी ते आपोआप होऊन जात होत मुलांचं सगळं
हो. मग तुमचे तुमच्या आईकडे पण असे तुमचे म्हणजे तुम्ही पण छोटेच कुटुंब होत. आणि इकड सासरी पण असच होत. तुम्ही तुम जेवस लग्न झालं त्यावेळेस कसं तुमचं एकत्र कुटुंब होतंता
नाही लग्न झालं त्यावेळी पण कस कामासाठी मिस्टर वगैरे आधीच वेगळं राहिलेले. मग आधीपासूनच हे होतं. ज्यावेळी मी वडिलांच्याकडे होते ना, मग तिथं हा तिथं एकत्र कुटुंब होते म्हणजे मामा आजा आजी मामी आमच्या काका सगळे एकत्र असायचे लग्नानंतर तर सगळं वेगळं झालं फक्त तेवढेच चार जण
हम् म्हणजे सासूबाई तुमच्या जवळ असतात फक्त
हो कारण मिस् यानां भाऊ आणि हे भाऊ नाहीयेत दुसरे हे एकटेच होते.
ब बहिणी आहेत फक्त
हा फक्त एक बहीण आहे मोठी
जणच होते ते एक एक
हा हे दोघेच होते. दोनच आमच्या सासूबाईंना ह दोघच एक मुलगा एक मुलगी आहे. त्यामुळेकणी त्यावेळी मी छोट्या कुटुंबाने आता पण म्हणजे आम्ही चौघेच असतोय काही झालं केलं. तरी एकदम चौघच तेवढं काय असेल तर अडचणी चौघांच्या मध्ये मिटवायचं आणि काही आनंद असला तरी आम्ही चौघांच्या मध्ये साजरा करायचा.
हा पण काहीतरी कार्यक्रम असतात त्यावेेळेस तुम्ही बोलवत असाल ना तुमच्या घरातल्यांना बाकीच्या लोकांना कस मामांना काकांना
होय मामा आत्या त्यांचे काका वगैरे म त्यावेळी येतात चूलत काका वगैरे आहेत. मग त्यांच काहीतरी कार्यक्रम असल तर मग आम्ही जातोय किंवा आमचा काहीतरी कार्यक्रम असेल तर मग त्या त्यांना बोलवतोय मग त्यावेळी भेटू व्हायची ते कधीतरी वर्षातून एकदा हम्म शक्यतो दिवाळीलाच जास्त फिरतात सगळे
अच्छा अच्छा ठीक आहे आपण नंतर बोलूया मग हा
हो हो चालेल
हा